हा बोला की
हा
कसली भाजी कसली भाजी आणताय सा म्हंटल
मटकी ची भाजी मोडं असतात ना ते आणायचे होते गावात जाऊन मग मिस्टर पण नाही आहेत घरात आणि मुलगा पण गेल्या ना बाहेर परीक्षेला ते मग जावेचा मुलगा आहे का त्याला बघवून घर बघणार आणि मग त्या लाहण्याला पाठवणार हो लांब जायला लागतं ना गावात
होय का हा
म्हणून म्हंटलं वेळ आहे हा तुमचे राहायला नकोत नाही तुम्हाला परत ना दुसरीकडे करायला हे होतं
होय ते दुसरे आणि ते एक अजून पूर्ण करायचं आहेह क म्हण का
ह
मेसेज करतो की तुम्हाला
हा ठीक आहे ठीक आहे चालत
हा हा मग आता जेवण काय हा
अ तो मग ममी पण करते तुम्हाला
हा हा चालते
थोडं काम होतं
हा हा मग शेती हाय तुम्हाला शेती ह काय म्हटलं श
शेती नाही हो आम्हाला शेती नाही आहे जनावर आम्ही सर्विसवाले माणसं
हा हा शेती शेतीवाल्यांचं लय नुकसान व्हालंय हो
हा तर ते वा पावसामुळेच ना पाऊस पण नाहीच आहे
नसल्यामुळेच खेळ
आणि पडला म्हणजे भरपूर पडतोय
भरपूर पडतोय महापूरच होय, हा त्याची मी वाट लावायचं. हल काय हो मलक एकसारखं वाटलं कुजूनच जा आहे डायरेक्ट जाते
तेच की नाहीतर नाही म्हणजे पूर्ण वाळवून तर ठेवायचं नाहीतर पूर्ण कुजवून ठेवायचं
होय होय काय करायचं, निसर्गाच्या पुढं काय नाही. चालू
काय उपयोग नाही कशाचा.. ! सर्विसच पण काही असंच, केम पेमेंट होणार.
हो हा
सर्विसच तर काय एव्हडं, तरी शेतीतलं तरी बऱ्यापैकी मीळते, तरी पेमेंट तस नते
होय होय शेती आपली क किती, काय झालं तर आपली शेती ते हालत नाही हा अस आपलं माल म्हणजे, हाय तरी व्हय का नाही.
हा
हो.
ते ना तुम्ही मसाले भात कसा करताय, मला मसाले भाताची रेसिपी पाहिजे होती जरा
मसाले भात तुम्ही मसाले भात, कधी करत नाही का?
करते.
हा आम्ही मसाले भातामध्ये ल पदार्थ वापरत नाही कारण, आमच्या घरच्या आवडत नाहीते मगी फक्त कांदा- टॅमॅटो आले लसुणाची पेस्ट होता वटानअसल तर वटाना. जिरं जरा तमालपत्र हे घालतोय.
हा असंच करतात का. आम्ही पण असाच करतोय
हा हा मग तुम्ही 'पाणी गरम, करून, घेताय ना त्याला
हा होय पाणी गरम करून घेतेत नी
हा हा
कोलमचा तांदू वापरतो, आम्ही त्याच्यामुळं तेच चांगलेत त्या आणि सुटसुडीत पण होतोय बस
होते का हा हा अ हा हा
त्याच्या तांदूळ पण चव बदलते ना प्रत्येक भाताची
घालतायस
हा सीझनल आपल्याला काय असेल ते घालायचं, वटाणाच सीझन असेल तर वटाणे घालायचे काहीच नसल तरला बटाटा घालायचा कधी कधी तर मी वांगी पण वांगी भत पण करतोय.
होय होय ते मग मम्मी माझी कशी करते. त्या ओ वांग घासून डायरेक्ट म्हणजे एखदम कराय गडबडीत जर काय तर कधी, भहात आमट करण्यापेक्षा नाही. वांग घालून म अस डायरेक्ट, तिकड भात करे त चटणी घाल.
तेच की ते दोन दगडात, एक पक्षी एका दगडात दोन पक्षी
होय होय.
दोन असा जुगाड आपण, करतोच की घरात म्हणजे आपण कसे आलुचे पराठे करतो म्हणजे भाजी चपाती मुलं खात नाहीत समजलं का तुम्हाला सेपरेट सपरेट दिल्याला मग आलू पराठा कस दोन्ही मिळुन एकत्र केले की टाइम पण वाचतय आणि मुलं पण आवडीन खात्यात
मुलं पण खात्यात हा तेच कि
थोडस डोकं धावाय लागतय किचन मध्ये आपल्याला आपली छोटी मल आस आसल की हे असं सगळं चालच राहतय
होय होय तुम्ही नाचण्याची आंबिल कशी करताय होय नाचण्याची
नाचण्याची आंबील नाचण्याच्या आंबील मी कसे करते सांगू का साधी सिंपल वालीच करतोय नाचण्याच पेठ सकाळी म्हणजे दुपारी जर करायची असेल तर ना सकाळी जरा पीठ पाण्यात कालवून ठेवतोय पाण्यात मिक्स करून पेस्ट सारखं करून, आणि तसं करून ठेवल्यावर दुपारी बारा एक साडेबारा वाजता दुपारची तांबूरी करायची असत्या काय अकरा वाजता केलं तर पण वैरून घ्यायचं त्यात काय तेल वगैरे लागत नाही काही नाही ते- पाण्यात घाल टाकतं नाही पाण्यात घालून शिजवायचं.
शिजवायचं
लसूण लसूण घालायचां ठेचून कच्चा म्हणजे फोडणी वगैरे काही नाही त्या पाण्यातच घालायचं मीठ लसूण ठेचून आणि ते आंबिल पूर्ण पण आपल्याला लागेल अशी घट सर ठेवून गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड झाली की मग त्यात ताक मिक्स करायचं प्यायला घेतलं आपण त्यावेेळेला
हा हा त्यात ताक
हा ताक मिक्स करतोय आम्ही ते
ह हा ते उन्हाळ्यामध्ये ते बर हे असतय ओ
काय म्हटला
उन्हाळ्यामध्ये ते बरं पडतेय आणि कॅल्शियम तेल पण अस्तेने नाचण्यामध्ये, मी तरी ना अ लहान मुलं म्हणजे आंबिल आमच्यात आंबकडे नाचणं पण करत होतीत ने हेच्या अगोदर नाचण्याची आंबिल पित नाहीत मी मुद्दाम मु मुद्दाम असं मुद्दाम म्हणजे मुलांना घालत होतो दोन अडीच वर्ष तर त्यांना घातल आहो पण त्यात ताकाच्याऐवजी दूध घालत होते.
हा म्हणजे छोटी मुलं असतात त्यांना ते नाचणीच स्वत्व म्हणून मिळते तेच की पॅकेट शिजवून घालत होत्या ना म दूध प पाणी वगैरे आपण पचल तसं मुलांना घालू शकतोय आणि आपण जर आता मोठे आहेत म्हटल्यावर ते जरा आंबट आपल्याला ताक लागतयं ना
चालतयं होय. तिला लावला तर मग काय रोजचा लावत हा गार आणि जरा फ्रीजला लावलं म्हटलं की मग लईच भारी म्हटलं उन्हाळ्या दिवसात प्याला गार बर वाटतेय
हम्म
हम्
आता थोडंसं पण नाचण्याच पीठ उरलंय आता आंबिल केली नाही थोडे मे महिन्यात एप्रिल महिन्यात भरपूर भरपूर करून पेली म आता ते लोकचा घरात लोकांना नको झाल्या मग त्यातलं नाचणीचं थोडं पीठ उरलंय तर नाचणीच्या पीठांच दुसरं काय होऊ शकते का, भाकरी सोडून. अशी काही तर रेसिपी असेल तर सांगा मला?
नाचण्याचं काय असं ये नाही नाचण्याचं मला-
ते नाचणीचे लाडू वगैरे कसे करतात?
नाचण्याच लाडू?
होय करतात की. नाचणीचे लाडू असतात, होय नाचणीचे लाडू असतात. मुग मुगाचे लाडू असतात.
व्हय, ते... - सेम करणीची तुम्ही चिक्की गुडदान कस करताय?
शेंगदाण्याची चटणी-
चटणीच नाही चिक्की गुड-
हा, ते चिक्की म्हणालाय होय, मला-
हा, काय नाही चिक्-
चटणी मी चिक्की कधी करून बघितली नाहीये, पण त्याला- अ.. बहुतेक मी सांगतो रसीपी जशी मला माहिती तशी.
कॅश-
अ.. शेंगदाणे भाजून घ्यायची खमंग करपू द्यायचे नाहीत, आपण लक्ष ठेवून भाजायचे- मग थंड झालेत की, ते सोलायचे त्याचे फोलपाट काढून टाकायचा- पाकडून घेऊन आणि नंतर- रन काय तर आपल्या शेंगदाणे पावशर असतील तर एक एक वाटी गुळ घ्यायचा- आणि गुळ एक अर्धी वाटी पाणी वतायच त्यात-
हा.
गुळ वितळायसाठी गॅसवर, कढईत एक वाटी गुळ घे- लघे अर्धी वाटी पाणी घालायचं आणि गुळ वितळलाय वितळून घ्यायच- म्हणजे पाक होतोयच की, आपल्याला समजत ते- अ हा पाक करून घ्यायचा त्या पाकात- तर एक दोन चमचे तूप घालायचं- गुळाच्या पाकात हा आणि मग- मिक्स झालं ना ते तूप, तूप घालून पाक मिक्स करायचं गुळाच व्यवस्थित- आणि मग आता आपण फोलपाट असे एका शेंगदाणाची- एका शेंगदाण्याचे दोन ना असं भाग करतोय ना, डाळखल्यासारखं शेंगाण्याची तसं करून- त्यात घालायचं, पाकात मिक्स करायच आणि पटक- कन गॅस बंद करायचा आणि लगेच ताटाला- तूप लावून आधीच ठेवायचं आणि त्यात पसरून घ्यायचं-
हा.
म्हणजे थंड झाल्यावर तेल तिथल्या तिथंच असं, चिकटतें ना कडईत- ती प्रोसेस जरा पटापटा करायची, ताटात पसरवायची. आणि ते थांब- ते थोडसं कोमट असत तोपर्यंत तेच्यावर जरास चाकून कट मारायच आपल्याला वड्या पाहि- तशा, म्हणजे एकदमच ते थंड झाले की ते असे पूर्ण कडकच होते नाही. तर मग तेवा कापता येत नाही ते, तुकडे कसे पाहिजे तसे पडतात त्यांचे. हा, जर कोमट असताना जर कट मारले की नाही ते वाळल की पूर्ण- व्यवस्थित ते तुटतात, वड्या वड्यात असेच करतात. मी कधी ट्राय केली नाहीये, बाहेरनच आणतात आमच्यात पण. आता माझी मुलं मोठी झाल्यात ना. त्याच्यामुळ हे सगळं नाही करत बसत त्यांचं चपाती भाजीचे डबेच असतात शाळेत.
ह सकाळी लवकर असतील.
हा. आणि क्लासेस असतात शाळा असतात त्यांचा त्यांना वेळ नसते कधी खात बसणार आहे.
हो ह.
जबरदस्ती करून आपल्यालाच मागं मागे फिरायला लागते.
शिजायला लागते होय.
असं होत आहे तुम्ही करणार असल तर करून बघा. असं असे आम्ही याच पद्धतीनं आणि तिळाची बर्फी पण करतात संक्रांतीत.
तिळाची काय.
हा तिळ भाजून घ्यायचे आधी कोरडे आणि असाच गुळाचा पाक. करायचा त्यात. ते मिक्स करून पाकात पसरवायचं असंच असतं सेम. त्यात पण तुप एक चमचा घालायला लागतोय. तूपण कसा एक खमंग पणा येतोय ना.
हा.
का गं.
दुकानात कस एक मिनिट.
हा मम्मे सांग ठेवालोय गं घरी.